का करती?
काय नाही ग पाव रालेले
ते कामात आहे का?
नाही नाही र आता आवरडलेल की आताच चालूय मझ हम्. हो हो झालंय ना?
अग मला आहे ना वेहेज पुुलाव बनवा होत तू बनवलं होत बघ मागे
हो.
छान झाला होता तर त्याची रेसिपी सांग ना
हा का?
हम्म.
चालेल ना सांगते ना. आगता तुझे कधी बसमती तांदव असे ना अं.
हा तेच किती काय घ्यायचं ते पण सांग म्हंटलं.
हा हा. ऐक आता भाजेेत तुला माहिती कोण कोणत लागतात ते
तू जस केलं. तर तसं सांग ना म्हणजे मी पण करेल तो खूप छान झाला होता ना म तसंच करायच.
ठीक आहे मग अ कांदे कि बासमती तांदूळ नसतात आपल्याला आमले ावतचे ते घ्यायचे. अ काय करायचं कमीत कमी ते किती जणांचा स्वयंपाक
चार पाच हा चार पाच जणांसाठी
चडपाच साठी का मग काय कर माती ते एक अर्धा किलो तांदूर घ.
हम्म ह हम्.
कला कांदा घे दातचा घेणे तर बासमती घे लाव. तो काय कर. पा असं थोडा आहे ना आणि धुन घे धुनय तर पण कसे आग काही काही धुन नाही घेते पण मी तो धुूनच घेते पाहिे पावडर ते मारी वा का? मग धुऊून घे आणि चालणी मध्ये ये ना असं पसरून ये ना नित्रत ठेव.
हम्.
हा मगे ना गॅसवरती पाती ठेवलं.
तू पाण्यात भिजत नाही ठेवायचा का फक्त धुवायचा
धुवायच धुवायच एक दहा मिनिटं वाटलं असत भिजू दे आणि मी कारण की मी नाही जास्तने भिजतोत एक पाच ते दहा मिनिट ते पण वाटलं तुला तर नाही तर मग तर दावतच घेणारला असेल ना मग नको भिजो. बसम त घे राच तुम्हीच हा मग नको भिजो मग फक्त एखाद दोन तीन मिनिटं पाण्यात राहून द्यायचं एखादं. फोडणी दिवसत्र टाकून द्यायचं तांद मग काय करायचं. अ पातीला घ्यायचं अ त्याच्यामध्ये ना बटर टाकवत का?
हम्
बटर बटर टाक आणि थोडं तेल टाक. आणि त्याच्यामध्ये ना हे टाक अ जिरे आपले कच्चे मसाले नाही का राहते पुढ अख्ख्या मसाल्याची अ समजला व अ हा लवंग तेच पानं कालमिरी ते गड फुल ते राहत त्या मसाल्याच्या पुड्या त्याना एकच टात बरं का? असस्ं नको टाकू कारण की सारख मारते आणि तेवढ्याच्यात बरोबर मा आपत राहत सगळं काही
हम्म.
ते टाक आणि मग ये ना थोडी हळद टाक नॉर्मल आणि मठ टाक. तुझ्या अंदाजानुसार हा. आणि मग पाणी टाक आणि उकळू दे चांग उकळी येऊ दे त्याला मग हे तांदळ नाहीक तू भिजवलेले आहे.
हा
उपून त्याच्यामध्ये टाकून दे ह आणि न बारीक गॅस करून दे. आणि ना अर्धा असं झाकवून ठेऊन दे. फक्त पाणी जास्त नको टाकू बर का एखादा पाच दहा मिनिटं फक्त आपलं तुझं पाती समज पाण्याला उकळी येऊ दे. हा उओकळ येऊन द्यायचं थोडं मध्यम याच्यावरती जास्त शिजून पण नाही द्यायचं ना मग नॉर्मल नॉर्मल आणि मग आपलं नाही का. चाळनीने आपण उपासतो ना.
हम् हमम
त्या चाळणीने उपसून ना अ असं थोडं दाबायला लागला का असं तुला वाटलं ना आता खाण्यासारखं आहे. जास्त कच्चा पण नाही ठेवायचा तो ना उपसून ना ह चाळणीमध्ये ठेवून द्यायचं.
हम्म
चाळणीमध्ये मग काय करायचं चांगले चार कांदे घे दोन गाजर टमॅटो अ हिरव्या मिरचे चांगल्या आहे हा. तुला तिखट कसा पाहिजे तसे त्या अंदाजान घे अ वाटाणे असतील ना? हा ते पण थोडे फ्राय करून घेणार का बा तेलामध्ये म्हणजे ते न शिजले जाता नाही तर शिस्ती नाही व्यवस्थित.
बर.
मग कांदा आहे ना चार कांदे घे ते ना अशी उभे चिरून घे हा. मग कढईत तेल टाक त्याच्या त कांदा तळून घे.
अ निसता कच्चा कच्चा ना.
हो हो नुसता कच्चा एक तर तर फ्राय कर नाही तर तळून घे.
हम्म.
अ मग हे ना त्याला ते तळून असं टाक. त्याच्यामध्ये मग ना पुन्हा आहे ना अ हे सोयाबीन वा वाटणे आणि ते तळायचे थोडे थोडे त्या तेलामध्ये थोडं हे करून घे असं कांदा परतला की लगेच टमाटे टाकून ते बटाटा टाकून देऊ तुला ज्या ज्या भाज्यापाल्या तुझ्या कडे अवेलेबल असतील. त्या डायरेक्टली टाकून दे त्याच्यामध्ये दही टाक आणि ना आपलं
हा.
बिर्याणी मसाला नाही का भेटतो तो टाक हिरव्या मिरच्या सगळ्यात पहिले टाक बर का कांदा टाकायच्या अगोदरपर नाही हा त्याच्या टाकून दे.
आणि हे बाकीच. पण त्याच्यात टाकलं तरी चालेल ना.
मसाले टाकायचे थोडं पाणी टाकून वाफत ठेवायचं ते तुझ जर न त्या नितलेल्या निथळलेला तांदूळ असेल ना तो निथळलेला त तांदूळ त्या मसाल्याच्या पाती पातील्या मध्ये टाकून द्यायचा आणि झाकण काय करायचं अर्धी ग्रेव्ही नाही का खालची ती ग्रेव्ही केलेली राशील ना तू सगळी थोडे पुदिन्याचे पान पण टाक बरं का ग, काजू टाक.
आन आता भेट त्याच ना.
हा. पुदिन्याचे पान, काजूचे तुकडे टाक ते मग पुन्हा बटर टाक चांगलं. त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही काढली का बटाटा टाक म तो निथळलेला तांदूळ असेल ना तो टाक आणि वरतुन ना ते फ्राय केलेल्या भाज्या नाही का राहता फ्राय केलेलं भाज्या, त्या टाक.
तर डायरेक्ट आपण जे परत बटर ते टाकू त्याच्यात ना
हो हो नाही नाही ग आधी तांदूळ टाकून घे मग तो मसाला टाक आणि वरतून पुन्हा थोडं फार तांदूळ टाकून दे. आणि मग मी ना वाफ ठेवून दे एक दहा मिनिट वाफ भरून दे व्यवस्थित त्याच्यामध्ये स्मेल ते सगळं व्यवस्थित तसं हे होते आणि ज्यावेळेस तुझ्या कोथंबीर चिरलेली टाक चांगली आणि ज्यावेळेस तू जेवायला घेशील ना
हा.
पूर्ण भात मिक्स करून घे फक्त.
त्याच्यात कलर वगैरे टाकलं तर
हा टाकायचं तर टाक तुला बी मी तर नव्हता टाकलाय हळद टाकले का तरी होऊन जातय. नाही मी नव्हता टाकला. आग वेज पुलाव कस सफेदच छान दिसतं ना ग बर का.
हा, हा, ह
तो कसा खरा ना घेवडा ते असल का मग भारी लागत आता श्रावण महिन्या येईल ना घेवढा
आता त्या माझ्याकडे नाही ते घिवडा वगैरे
हा ना घेवडा असला का मग घेवडा गाजर म पुलाव खरा चांगला. हो हो अगं तू कोथिंबीर चिरून टाकशील ना त्या टायमिंगला कस्तुरी मेथी टाक.
टोपी टाकायच का.
हो तुला वाटतंय ना टाकायचं मी तर नाही टाकत तुला ज वाटतोय ना टाक. कवा तर टाकू शकती.
आणि तो नंतर मणजे जात काही शिजून दिलं तर.
नाही नाही फक्त दहा मिनिटं वाफवायचंता.
आणि त्याच्या सोबत काही अजून केलं होतं का तू.
मी कोशिंबीर केली होती अगं.
आपलं कांदा टमॅटो काकडी ते टाकूनच ना.
हा कांदा टमॅटो काकळी टाकली होती. आणि थोडं बीट पण टाकलं होत म्हणजे कसं जरा खाल्लं पण जातं ना ग हो बीट गाजर.
गाजर पण.
हो अगं मग कोशी मिर कश असे खाल्ली नाही जात ना मग थोडे कि असे. सॅलड याच्या सोबत छान लागतं पुलावा सोबत. ते छान चव.
आणि दही किती घेतली होती मग तू.
दही ना म्हणजे अंदाजानुसार घेतलं होतं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही. पण एवढंच कर की कापून विपून ठेवले ना काकडी ते दही लगेच. टाकू नको ज्यावेळेस खायला घ्यायचं राहील ना त्यावेळेस टाक. हा आणि मिरचीची फोड दयची. पीटी साखर टाकाय वरन हो.
म मिरषशीची पूर्णिकाीदा इदी लि.
हा दही टाकल्यावर टाकायची म्हणजे कसं म्हणत आणखी छान येते मग. पण दही कधीस सगळत शेटी कोशुंब्याची प्रोसेस कोशुंब्याची प्रोसेस कधी करायची. ज्यावेेळेस आपल्याला जेवळेला घ्याय आता त्याच्या एक दहा पाच मिनिट आधी फक्त. तो पर्यंत फ्रीज म ठेवून द्यायं सगळं गार राहून दयचं. दही पंगार राहून द्यायचं ते कापलेला पंगार राहून द्यायचं काहीच नाही.
ते काय असं पाण्यात भिजून वगैरे नाही ठेवत ना ते होऊन जातं ना त्याच्यामध्ये.
हा त्याच्यात होऊनतं पाण्यात कसो भिजत ठेवायचं ते.
नाही ते काकडे वगैरे कसं थोडं हे राहतं ना.
काय.
तर दह्यात होऊन जात असेल ना ते.
मग होत सॅलड क ते व्यवस्थित घ्याची का कापून घ्यायचं जास्त मोठे आहे नाही जास्त बारीक आहे नाही. असं नाही तर किसून घेतलं तर चालतं काय काय झाम किसूनच घेता. हा त्याच्यामुळे तर पण असं बारीक ज मॅश केलं ना चिरून घेतलं. बारीक खायला छान वाटत टेस्ट पण छान येते.
अजून काही केलं होत का.
नाही नाही अजून नव्हतं काय केलं व वेच बोल कोशिंबीर. आणि ना अ जिलेबी जिलेबी किव गुलाबजाम घास. हेय चालू होत तर जिलेबीच कडक कडक जिलेबी ठेवल होते.
हा मग त आणली तरी होऊन जाई ना.
हा आपली त सल नाही बाबालादी तर चांगली भेटते. तिथ हे पण टेस्ट पण छान राहते आणि क्वांटिटी पण चांगली आहे तिथे.
ते काढून देतात का.
हो हो फक्त त्यां ना ऑर्डर आहे ना आदल्या दिवशी सांगायची आणि टाइमिंग सांगायचं तु किती वाजता घ्यायला जाणार आहे. आणि ना एके ना म्हणजे संध्याकाळी ज लागत अस ना सकाळी एक रिमाइंडर म्हणून सांगून द्यायेतं त्यांना. येणार अस एक आऑर्डर म्हणजे कसं त्यांच्या लक्षात राहताना ग.
हा ते पण आहे.
कधी कधी काय होत विसरून जातो म हम.
तू पण हे म्हंटलंय जेवायला.
येईन ना येईन ना नक्कीच. तू बनवला का मला फोन कर मी येईन नक्कीच
मी तर परतसा फोन काय आणलं तर मला
हो हो चालेल न का बरं नाही नक्कीच
हो
हा चालेल बाकी कसलं पण फंक्शन कसलं तुम्हाला काय बोललेच नाही अगं.
अग असंच करायचं होतं तू तू तुझ्या हातच खाल्लं होत मग म्हंटलं चला छान झाला होता मग करू असंच खायसाठी
काही नाही काही नाही बनव छान आणि मग सांग मला कस.
तुलाच म्हणणार होत. त बनवायला पण म्हंटलं जाऊ दे आपण पण करू आणि महिला बोलू. हा तुझ्या हातच खाल्लं मग आता आमच्या बिन हातचं खा.
हो ना तेवढं कधीतरी कधी बघू.
हा तू म्हणशील करते तण पणम आधीवढ हम ठेवु बाय
बाय
तु